हॅलो! आवाजच येत नाही हिच.
हॅलो!
आवाजच येत नाही हिचा बयाचा. काय उद्या?
आता काळे सेड.
बरी येड्यावानी बोलते तू. ठिका. फोन आला होता का, तुला? ही टाक ही टाकना खिश्यात हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? ते कितीने गाणे लावंन दिलेती काय?
गाणे चालू आहे, आवाज येतों का तुला?
हा ना, मला आवाज आला तुमचा म्हणून म्हटलं, गाणं कस काय लागलं अचानक? -
ह का?
हम्
मी म्हटलं तुला
ऐ परीला बोलायचं होतं ह
आवाज येत नव्हता तुझं असं
ह हा ए परी तुला बोलायचं आहे ना आली ना ती मळ्यातून
मला म्हणते फोन का ठेवून दिला.
आवाजच येत नव्हता पहिले
हा ना आज कस आता कस काय आवाज आला काय ते आता करूनच घेते कॉल मी आता थांबा कोण असत र वरसफट भेटलं पा हॉटस्पॉट वाटतय कोणच ते हॉटस्पॉट दिसते कोणाचं तरी हॅलो स्वयंपाक करून राहिले काय
नाहीई करायचंय आता
हकामुळे दे करीच अजून इ सहा मिनटं झाले ना हं आ खिळव राहिल खिळू त्या मावशीशी बोल ना ति सारखा फोन येतो का त्या कपच भरलाय तिच्यामध्ये सारखा तिला फोन येतो कोणाच त कोणाचं नाही सारखी फोन वर बोलत म्हण
सायकल साठी का सायकल मधी मध घालून ठेवतेेतो आणि मग काळायला जाते. तर सगळं पाळून देते
सायकल खेळायचे का सायकल खेळायचे
सायकल खेळायला गेला तो बाहेर पण मग सगळं ते पाळून देते तो सगळं सामान तिथलं
सगळं सामान पाळून देते तो तिथलं बाहेरचा
आमचं भाजीच चालय डोकं कायला करावं भाजी
भारती तई भारती ताई जायल
आज
हा आताच केलाता मीतील फोन नाशिक करून निघाली म्हणे येतेय म्हणे घरी आता काय तिच्या जावांसोबत गेलेली ती
हा हा ये सगळ्या जावा दुगावलच राहत असतील नाय
दुगावला जावा असतील ना.
हं त्यांच्यासोबत गेली ती नाशिकला
बाजूला सरख गं दगड मारू राहिल ती
तुजं झालं काय स्वयंपाक
नाही आ तांदूळ निवडीतेये म्हटले लावून त पाऊ आता राहिलं रहि उद्यापर्यंतच चान्स येई ना त्याच्यानंतर मग बंद होईल ना
मण म्हटले आता लावून पाहू झाले तर झाले एवढे.
अजून किती करायले!
आताची हा बावीसावा कॉल हें
अजून किती राहिले
साईज याच्यावर कंप्लीट दाखवू राहिल ती, म्हणून मी तुमच्या हेचेवर करून
हम्म कधी लागते कधी नाही लागत
हा आस आ
हं मला लागायचं आता स्वयंपाकाला म्हटलं आता एवढं करू हात त्यातलं काय म्हण लागलं म्हटल हम्म
हा आमचं ना भाजीचं नियोजन नाही मी तेवढं वेल तर स्वय कर लागले असते काय करा
झाला एवढा कॉलच आहे दहा मिनिटाचा दहा मिनटाचा झाला म्हटलं कॉल
झालं का लाई करू का नाही अजून आट्ठेचालीस पन्नास पन्नास
पाच सात मिनिटच सेकंड बाकी राहिल झालं
हम्म झाले